हम
ह निघाले का
हो निघालोय आता निघालोय
कुठे आहेेत आता
कंपनीतून बाहेर पडतोय आता
ठीक आहे मग किती वेळ लागेल तरी
तास जवळपास पाऊस पण आहे ना चालेस बाकी काय तुम्ही कुठ आहे
काय नाही मी घरातच आहे आवरलं आता सगळं बसल होत पाऊस नाही थांबलाय पाऊस हम्म
पण चालू झालाय बर पाऊस पाणी पाणीच आहे हो सगळं
होय ब जेवण केलं
हो जेवण झालं तुमचं
चालेल गाडीत नाही हा
हो गाडीत आहे
हम्म पूर्ण मोशीत नाही येणार आहे का आळंदीत ना
आळंधी आळंधी
आनंदित ना मग गाडी कुठे लावली
आळंदी मध्येच आहे आज वारे असल्यामुळे परडत गाडी लांब लावली तिकड चालतेला इथेच लावली ये चालत जावं लागत दीड दोन किलोमीटर कपनी
आणि
त्यामुळे रोड शरत ट्रॅफिकवालेच हो बसलो होतो न पोलीस सोडत नाहीत ना गाड्या आता पुढ
हम्म हम्
चालतय मी पण आवरायला लागले भांडी घासायला लागली आता म्हणलं पहिला विचारव तुम्ही कुठे आलेत काय आलेत तरी एक तास लागेल अजून?
हो.
एक तास,
हॅलो, पावसा गाडी पळवतात, ह, कोणीच नाही य आ
हम्म आता ताईसनी पण केला नसेल ना,
नायन, आता येताना,
ह् बर
जरात बोला, मोबाईल,
आला, तुम्ही किती,
हॅलो, हॅलो, हॅलो,
हॅलो,
हा, आम्हाला आजडीच वाजलेले? डे कोरेशन ची तयारी चालू होती ना? आषाढी एकादशीच्या सेलिब्रेशनची. हॅलो,
हा झाले त म,
हम्म चालू आहे ते लगेच कस सेलिब्रेशन होऊपर्यंत चालूच राहते, आ आज आम्हाला पार्टी होती.
कसली,
चष्मा वीस बर्डे झाला ना मग त्यांनी पार्टी दिली, त्यांनी त्या चांगलं गॅस बीस सगळं आणलं होतं स्कूलमध्ये.
भजीची पार्टी होती भजी. मावशीनी बनवले होत्या स्कूलमध्ये,
फेवरेट आमचा बनवला,
हम्म सुषमा विसने सगळं सामान आणलं होतं त्यांच्या बर्डेची पार्टी दिली होती. मावशीने बनवलं माझा आहेत. एकादशीचे आषाढी एकादशीचे सेलिब्रेशनची तयारी चालू होती त्यात पंधरा ऑगस्टच पण दोन तीन डेकोरेशन एकदम इव्हेंटचं करून ठेवलं मग अडीबुल मुलांना उद्या स्कूल होती परत सुट्टी दिली मॅडमने एवढा वीक. सोमवारीच ठेवले आता शळा परत, हम्म मग आता आम्ही दोन तीन दिवस फक्त टीचर स्टाफच आहे. बाकीचे काही नाहीत येणार मुलांना नाही सांगितलं, पावसामु.
हो समोर आज पण काय लकेजनले होे,
हम्म. आविराज म्हणत होता, पप्पा ते झेरॉक्स मारायला गेला होता. त्यांच्याकडं. त्याचे पैसे हे करायला ते सांगवायचं होतं त्याला तुम्हाला. पण मग तुमचा मोबाईल नव्हतं मग त्यान काही फोन नाही केला.
मोबाईल मधी अलाउडच
नोट्स काढाय लागेल.
म आता आलाच नाही.
मी केलता घरी फोन आईसनी. अम्म अम्म बोलत होत्या, जेवल ते म्हणून. पाऊस हाय, म्हणत होत्या. होय, आज काय बाहेर बसलो नाही म्हणल्या, पाऊस होता, बायका पण कोण आला नाही. म शेतातलं काय काय चाललंय, काय काय नाही विचारलं. मग ताईसीनी फोन केलतीस का? म्हणत होत्या, म मी म्हणल मी काही केला नाही, परवा दिवशी केल ता म्हणल्या ताईंना फोन, मग बोलल्या मला कि कर फोन म्हणून. म्हणलं बर करते, म्हणलं उद्या फोन करते म्हणले, आता वेळ झालाय. मला म्हणलं, आता झोपाय झोपतो म्हणल, वेळ झालाय. जेवण ते झालं का विचारलं, होय म्हंणल्या. पाऊस चागलाच पडा लागलाय म्हणल्या इकडं पण, गावाकड उघडला नाही वाटत.
ब
आणि नंतर, अ.
पाऊस चालूचे.
ह, शेतातल काय आता म्हणत होते, भुईमुगाच चालूये म शेंगा हे करायची आपल्या.
ह
काय हा, होय.
तो क त्या
बी आण आणून दिलेत ना, पवार भै्यासनी, त्या वैभव भै्यासनी. हम्म, म ते सांगत होत्या. म्हणल्या तुम्ही गेलाय सगळे, ताई गेल्या करमणा. एकट्याच हायेत म्हणून.
मग.
मग मला आता काय करायचं म्हणलं, म्हणलं थोड दिवस मी परत या ईकडच म्हणलं, आपल्याकडे सुट्टीला. चार दिवस.
म.
बघतो म्हणल्या, आज शेतातल्या होते काम. म्हण त्यान सगळे घातले ऊस ऊस केला कि मग यायच म्हणल्या, हम्म. म्हणले गणपतीला तेन बघू येऊ.
गणपतीला, गणपतीला येणारेय.
हम्म, गणपतीला आणायचं. मग या म्हणले मी, गणपतीत गौरीत. तर मग थांबतील ना थोडे दिवस, मग दिवाळी करून जातील.
उलशीर झाला ब चेंज लावाला.
आणि ते, आरुषी सकाळी काय करत होती, तुमचं लक्ष नव्हत होय त्याच्याकड.
इडलीला पीट भिजत घालत होती.
म्हटली ती, उद्या इडली करणारे.
इडलीला पीठ भिजत घातलीया. हो करणार्या घरातलं होतं नवतं तेवढं तांदूळ बीजतं घातलं मागचं पुढचं काही मागायचंच नाही
शला
अससलीपूर घी
ठीक आहे चांगली गोष्ट म्हण करणार कोण करणार तर ते स्तच करणार आहेम
पण प्रमाण तर विचारायचं हो प्रमाण पण विचारले नाही शाणीन सांगितलेलं करते फोन म्हून तवर थांब केलंय कार बर आपला आपण जा
हो अजून काय दिसत नाही
अभ्यास करत नाही काय नाही आता उद्याच्या दिवस सुट्ट परवा दिवशी स्कूल आहे ति जे पेप काय करत काय माहिती जरा बघितलं नाही दोन दिवस आता उद्या बघा तिला चांगलीच
हश हो या हज
नाही यागपणा करायला लागले हम्म हा
कामाला पाठव
कामाला पाठवून द्यायची
सळे सनाले की काम आ
ह
पण जातय मोक बर काय करायचं
ज बल
काय
जरा जोरात बोला म्हणलं ते बोलायचं
अब्बस अभ्यास करून का कामाला जाऊन शहराला जाऊन च बरोबर
जोरात स्पष्ट बोलाव
काम त्यां सगळंच हो
हम्म करत कामात भारीचंय कामच करायला पाहिजे तिला फक्त कामच करते बरं आविराज फोन करणार आहे त्याला काहीतरी बोलायचं आहे मग त्याचा कॉल उचला माझ्याच हच्यावरन कर आता मी ठेवला की मला म्हणाले मला फोन दे मला बोलायचाय मग मी ठेवला की ते करेल तुम्हाला फोन हम्म मोठ्याने जरा स्पष्ट बोला आताच करेल तुम्हाला फोन आ आच करेल माझ्याच मोबाल व
त्याच्यावरूनच त्याच्यावरच
हा याच्यावरच करेल माझा आता कटच होईल मग तुम्हाला करा
परं
आपण स्कॅन करून परे जाईल म्हे
कड होती चालते
हा अजून हा बोला ना हॅलो ऐका की
किती्या
हॅलो
हा बोल
हा तुम्हाला तरी अजून किती वेळा यायला?
हाय भरपुर आहे का.
हम्म नाही या त्याला बोलायचंय तुमच्या संघ. मला म्हणते मला मोबाईल दे माझा मी फोन करतो. तो बाहेर जाणार आहे खाली फिरायला तिथन करेल फोन
ना
हम्म होय त्याला काय आता मित्र आवाज गला तू वेदांत वेदांत आवाज याला म्हटलं त जाईलता खाली म तिथून करेल तुम्हाला फोन माझा फोन घेऊन चाललाय.
त्याचा फोन तुझ्याजवळ ठेवणार आहे का?
लाले
तो आहे ना गरीब कोणी
तो आहे आहे घरी फोन आहेऐ की, आ
ह
बर हम् आणि काय आं
आणि काय नाही चाललंय आवडवड चालेय जवळपास
पाऊस चालूच आहे अजून पण तरी
बारीक पाणी चालू झाला बारीक आहे.
अच्छा इकडे काहीच नाही आता मग अशी म्हणजे चार पाच नंतर जो थांबलाय तो काही नाही आला. परत
हा
हम्म
बाारी
आणि आईस्क्रीम आणता काय म्हणते आरुशी..
नाही काय नाही. चांगली पडली मी मग फरमाईत सांगाय प्रक काय ना काय एर्यामध्ये वासमापर्य
कोण आहेत?
कचरा का तेवढा उभारला सगळा कचरा उभारला ना काव
दीपकां हा आता ते म्हणणार आहे काय चालंय.